हॅलो, हॅलो,
हा येतोय का आवाज?
हॅलो,
हॅलो.
आवाज येतोय का?
हा हा आता येतोय.
काय कर
कशी तब्येत?
काही नाही. मजेत.
हा हा. मी पण बस, हा खेळतीये ती.
हं हं.
आताच ऊटली, झोपलेली होती ना.
हं हं. काय डोस दिलाय का तिला?
हा आज डोस दिला, साडेतीन महिन्याचा. कुणकुणच चालुये थोडी.
हं हं. पाऊस वगैरे? आहे ना, चालूये. आत्ताच उघडलेलं आहे नाहीतर चालूच सारखं कंटिन्यू.
हा हा. इकड पण येतो उघडतो.
हं, जोरात नाही. पण मग चाललाय हळूहळू.
हां. थोडा तरी चालूचे. हं हं, आज सुट्टी तुम्हाला?
ह्यात माज अन माज कॉलेज झालये मी घरीचे सध्या. हं. नाही क्लास वगैरे नाही लावले. अं लॅब जॉईन करायची आहे ना.
हा हां हां. अच्छा! हां हां हां.
मंग लॅब जॉईन केली का मग तीथ ते मग भरतीचे सगळे हे करायचं पेपर क्वेशन पेपर परचे सॉल्व करून घेताना.
हां हां हां.
म त्यासाठी मग म्हटलं दोन्ही त्याच्यात अडकून गेलं तर मग होणार नाही.
हा बरोबर आहे.
इकडं कारण मग ते दिवसभर लॅब राहते ना. पाच सहा वाजेपर्यंत.
हां हां.
मग इकडे कॉलेजला गेलं तिकडे गेलं तर मग कॉलेजच करावं लागल ना. त मग लॅबच जाव लागले असये.
नाही होतच नाही.
हम्म मग त्यासाठीच म्हंटला आता आहे ना झालंय कॉलेज तर मग आता लॅबला जाऊ.
हां हां हां.
मग त्यासाठीच चाललंय.
हम्म हम्म हम्म.
निर्वेद.
बाय! निर्वेद झोपलाय शाळेतनं आला. झोपलेलं आहे बाकी दोघं पण खाली झोप पेले हे उठले आत आता हां हे उठले इतक्यातच. मम्मी त्यांचं काय चाललं?
मम्मी मम्मी पप्पांची बॅग भरते ते चालले ना पंढरपूरला.
हां हां हां पायी चालले का?
कपड्यांचं हां कपड्यांची इस्त्री चालू आहे मग ते बॅग भरायचं काम चाललंय.
हां सिन्नर मधून जाणार आहे का?
हां पळशी सिन्नर उद्यापासून उद्या जातील मग आता. कालपर्यंत येऊन जाऊन करत होते.
हां हां हां हां मम्मी पण चालली का? नाही ना?
नाही नाही मम्मी नाही तर मग काकी येईन ते नंतर येणार आहे.
हां हां हां.
नंतर जाणार आहे आम्ही शेवटचे सात आठ दिवस राहिले का.
पायी पायी पायीच जाणार आहे का?
हां पायीच जाणार आहे.
हां हां हां बाबा गेले असतील ना? की नाही?
नाही नाही बाबा नाही जात. दीदी कोली झाली तुमची इकडची
काय म्हणताय मम्मी?
अह.
काय म्हणतेय?
मम्मी विचारतेय त्या दिदीचे बुक्स भेटतील का ती सोनू दिदी का काय तिचं पण नाव सोनूच होतं वाटतं ती पोलीस नाही का झालेली.
हां हां हां हां हां सोनी दिदी सोनीचे का?
हां.
बघते ना मी भेटतील ना, मी विचारते तसं तिला आणि मग कळवते. देईल ना ती, तिचं असं पण झालेलंच आहे ना त्याच्यामुळे लागणार पण नाही कोणाला. हां हां हां.
क्वेस्टियन पेपर पण विचारून बघा तिने काही सॉल्व केलेले असतील ना.
हां मग केली विचारते मी तसं तिला. देईल ना ती. हां देईल, ती आत्ता आली होती दोन, तीन दिवस झाले तेव्हा.
हां हां कुठे लागलेली ती मुंबई का?
नाही संभाजीनगर ला आहे.
हां का?
हा तो दादा ना याला तिकड आहे पंजाबच्या तिकडच हाय
तो आर्मी मध्ये हाय ना
हा आर्मी मध्ये हे तो आणि ही आता तुर्चीला गेली ते काहीतरी ट्रेनिंग लावलं होतं वाटतां त्या बाकीच्या मायांच ना मुलींच म यांना बोलवलेलं होत तिथं बंदोबस्त हा
हा तिथे ट्रेनिंगला तिथे लागत ना
हा तिथे गेले म चौघी जण गेलेले नाशिक मधून
हू हू
हो
तेच म्हटलं ती झालेली हे विचारून बघू हा
हा ना नाशिक म्हणजे इथंच घेणार आहे का ऍडमिशन जवळ
हा मला नाशिक
हा हा
आता ऍडमिशन हे पण भरपूर सुट आता पोस्ट पण भरपूर म्हणजे पद पण भरपूर पडलेली आहे नाशिक मधूनच कुठून दोनदा केलं मी ना- शिक आहे मुंबई आणि ठाणे पण ते झालं नाही नाही एका मार्क वरण राहिलेले
अरे बापरे
त्याच मत एक तर त्याला आधी ग्राउंड काढाव लागतं मग लेखी राहत
हा ग्राउंड मेन राहत ना
हू होय तुम्ही निघतेच अग एक मिनिटावरून राहिलं मग तेवढं झालं असत तर मग पेपरला बसता आलं असत
हाहा म्हणजे ग्राउंड दिल्याशिवाय पेपरला नाही बसता येत का निघाल्याशिवाय अच्छा मला असं वाटलं
काय
पी एस आयचे ग्राउंड राहत आधी आधी पेपर राहतो मग ग्राउंड राहत त्यांचं
हा हा हा मला असं वाट- आपला दोन येऊ शकतो आपण मग नई का
नाही आधी ना ग्राउंड राहत ते निघाल तरच म पेपर हू त्याचा कट ऑफ लागल्या शिवाय मग लेखीला कळत नाही आपण बसलोय का नाही
ह ह त्यांचं पहिलाच ह्याच्यात ते तिच्याकडे असतील पण भरपूर मेहनत नाही का त्याचे पण लागते का नाही ना
नाही त्याचे नाही तिचेच विचारायचे बुक्स पण विचारा आणि तिच्या काही क्वेशचन पेपर आहे का ते पण विचारा
बरं चालल ना विचारन मी संवाद त्याचा
कारण आमच्याकडे आहे एक दोन बुक पण मग अजून मग बा कीच्या कोणाच्या मग क्वेशन पेपर काढता ना
हा हा हा
मग त्याच पण क्वेशन डोक्यामधन म्हणजे हाताखालन गेल्यावरती मग बसून जातं डोक्यात.
हा बरोबर क्वेश्चन पेपर मेन नाही का केलं तरी होऊन जात, कारण की अंदाज येऊन जात त न कसे पे प्रश्न राहता काय? हा त्याच्या मुळे त्या दिवशीच मला ती म्हणत होती तुम्ही द्या ना काकू काय नाही का तलाठीच असं म्हटलं थांब आता थोडे पोरं मोठ ते होऊ दे मग देता येईल नाही का म्हणते काय म्हणे आधी तेच केलं आता पण नाही का असं म्हणाले अगं फरक पड तो नाही का? लग्नाच्या आधी आणि नंतर खूपच फरक पडतो काही ग प्रत्ये क गोष्टीत फरक राहतो. म्हटलं पाहू आता मोठे झाले हा हा हा कसं लहान बाळा असलं ना मग नाही.
त्यांचे पण सहा सहात आठ आठ नऊ नऊ महिन्याचे होते ते पण घेऊन आलेले होते ते त्या ग्राउंड ला.
हा हा हा आ अशे थोडेसे मोठे झाले न मग काही नाही. आता तर त्यांनाच घेऊन बसावं लागत नाही का? त्याच्यामुळे जमत वेळच नाही राहत मेन म्हणजे अभ्यास करायला.
देऊन बघायचं म्हणजे एखाद टाईम.
मी ना एकदा घेत म्हणजे ना केला होता अभ्यास. पण ये ना ने नेमका आहे ना मला याचा टायमिंग मध्येच गोंधळ झाला. पेपर म्हणजे टायमिंग जो होता न पेपर चा तो होता दहा ते दोन दहा ते दोन का दहा ते बा एक अस. काहीतरी होता आणि मी टायमिंग बघितला दोन ते पाचचा. असं होऊन गेल होत टायमिंगात सरळ नाही का कळालच नाही ते तेवढ्या ह्याच्यात. नाही तर म अभ्यास वगैरे सगळं केलं होतं. नेमक वेळेवर असं झालं, त्यातली त्यात पहिलीच.
पहिलेच
अंदाज हा तेच म्हटलं अंदाज आल तर आल नाही का? आणि एक तर पहिलीच बॅच होती मग आमची त्याच्यामध्ये कळालंच नाही लवकर असं झालं.
हा त्याच्यामुळेच म्हणलं मी तिचे बघू तिच्याकड आहे ना.
हा हा नाही मी फोन करते तिला.
काकी बोली मला म्हणे ती झाली ना मग तिच्याची विचारून बघू असं.
हा हा हा नाही देईल ती जर कोणाला दिलेल नसले न तिनी त देईल ती नाही का? हा
हा तेवढ विचारून बघा मग काय म्हणती काय नाही. आजींन ते
आजी पंढरपूरला गेली न बाबा आहे आता म त्या या याच त्यावरूनच गेले त्र्यंबकेश्वर वरून पाई पाई.
पायी गेली का?
हा पायी गेली, गेले.
हा हा मला वाटलं काही गाडी वगैरे करून गेली.
नाही नाही पायीच गेली अच्छा.
हं- हं.
मामी कुठे आहे त्या?
मोठ्या मामी त्याखाली
ह - ह.
पण, मी दिलं ना पाच वर्षाचा डोस, म त्याला झोपवलं. हम्म. वरच्या रूममध्ये.
डोस त लई हे रात बाई हा.. -हा... ती कितवीला आहे आता?
तरी . ती पाच कि आहे. आणि तो
हा.. - हा..
आणि हा याला टाकला ना. या वर्षी आणि हा जूनियर के जीला जातो.
हम्म.. - हम्म.. . मधून टाक हम्म -हम्म.
नको जाऊ म्हटले बळजबरी झोपून गेला मग झोपला.
हम्म.. -हम्म.. बर. मग तेवढं विचारून सांगा. तिला
बरं.. - बरं... चालेल. हा
हा कॉल करा. मग ते विचारा तिला क्वेश्चन पेपर पण आणि बुक पण.
बरं.. - बरं.. विचारते मी आणि सांगते. तुम्हाला तस.
हो... - हो... ठेऊ?
हो... - हो... - हो.. चालेल.